हॅलो, अगं दोन कॉल वेस्टच गेलं गं.
दोन कॉल.
होय.
खरं मी ॲपवरच हाय की,
काय माहिती नाही असं, काय प्रॉब्लेम व्हायला लागल्या वाटतं बाई हिचा.
खरं माझं काय व्हाय नव्हतं, मी मगाशी दिदीला लावलेलो खरं.
दिदी पण मला असंच म्हणाल ती.
हम्.
एक कनी झिरो सेकंद मध्ये गेलाय.
हम्म.
आणि एक अष्ट्यात्तर सेकंद मध्ये गेलाय.
काय माहित बाई. पहिला कॉल झाला नवं खरं.
पहिला कॉल पण, व्हाल नाही तो.
का,
काय माहितीय मी म्हणाल तो, बघ ते दिदीचं नाव पडलेलं.
हा....
तरी पण असू दे म्हणून, बोल बोलूया म्हटलो की.
हा होय.
ते व्हायलाच नाही, आणि त्याच्यानंतर एक झिरो सेकंडमध्ये गेलाय.
हम.
एक आहे तो अठ्ठ्याहत्तर सेकंडमध्ये गेलाय.
ह हा हा.
काय नव्हच किती होतील, ते होतील बाई असू दे तिकडं.
हम्म. हो ते नव मेन विचारलीस की, नाही पप्पांसनी म्हणालोय.
काय ते,
घराचं
घराच नाहीच विषयच निघाला नाही तो.
हम्म
अगं जेवलीत ते लगेच त्यांने गेलेति लयी ऊशर बसले पण नाहीत.
हम्म हम्म.
थांबले नाहीत लगेच गेलेतच ते का विषय निघलाच होय सोड. आणि काकींना बसून जेवायला येत नाही नव्ह खाली असं.
हम्म हम्म.
मग आमची खुर्ची घरात आहे ती मोडल्या ग परवाच.
हा
मग म्हटलं घेऊन या जावा खुर्च्या म्हणून.
हम्म.
मग पपा खुर्च्या आणयला गेलतित ग.
हम्म.
इथंच ठेवले ना गोडाऊन मध्ये आम्ही खुर्चा.
हा.
आणि खुर्च्या घेऊन आले काय आणि त्यांनी पण मोठी गाडी घेऊन आलीती ग चौघं पण येणार म्हणून
हम्म.
ती गाडी पण समोरच लावलेली काय
हम्म.
आणि तिथे समोर एक आजा हाय काय
हम्म
आणि नालायक काय विचारते सांग आमच्या पप्पांना
भुर्गीला बघाय आलात काय म्हणुन
हा होय बाई. म्हणा लागलाय म्हण.
मग
मग काय नाही म्हटलीत तर मित्रांला जेवाय बोलवलेय मण सांगितलेत मला.
हम्म हम्म.
किती कुजक्या बुद्धीचे असतात नव्ह लोक.
हम्म.
मला रागच आलाय.
काय बरोबर आता?
हो सगळ्यांच्या समोर सांगितला?
होय.
हम्म हम्म.
त्यांनी पण होतं सगळ्यांसमोरच.
हा हा.
आई पण म्हणाली होय गाडी पण मोठी घेऊन आल्यात नव्हे
हम्म
आमच्या गल्लीतल्या लोकांना चौकशी लय लागते म्हणाली आई
हम्म हम्म
मग ते आधीच विषय तस चालू झालतच की
हम्म
मग अथर्व म्हणतोय आता युग वरन त्याच्यावर पण गेले ग ते.
युगच्या आधी ते नव्ह अथर्वच्या आधी काही युग करून घेणार हाय.
नाहीच की मग ते, झा आल्यावर मम्मी विचारली गं. अर्थरवला तुझं काय झालं कणी, आता काय करणार पुढं म्हणून. म्हणते आता झालं की, काकी म्हणते झालं की आता बघायचं.
असं म्हटली गं चेस्टेत.
हा.
मग मी पण हसलो.
हम्म.
मग सगळीजण हसलीत काकातेन काय मग. परत मम्मी विचारली कशाच बघायचं.
हम्.
आमची मम्मी गं.
हम्म.
कशाच बघायचं, जॉबच काय लग्नाचं.
हं हं.
मग ते कशाच बघतासा ते बघा, आता म्हटला गं.
हम्म हम्म.
मग नंतर लगेच काय म्हणत्या माहितेय. बघ हा विषय पहिला युग वरन माझ्यावर आला. माझ्यावर मग दिदी वर गेला, आता श्री तुझ्याकडे आलाय बघ.
श्रीला गं आमच्या.
हम्म हम्म.
तर युग लगेच म्हणतय ये गप. त्या काय माणसाला बोलू नको. तो माणूस लगेच भांडण काढतोय.
काय नव्हच आमचा श्री पण लवकर येईना. जरा लाजल कसं काय काय माहिती आत, तितच बसालता येइनाच झालेला बाहेर.
ह ह.
त्याला का म्हणत्यात माहिती, तुला शाळेच काय विचारत नाही घे, बाबा येे बाहेर.
तु आणि काय लाजू नकोस. आणि आई आमची असंच की, अभ्यास करतच नाही पोरगं. नुसता क्रिकेटच म्हणतोय, अशी बडबडलातीच की. त्याला म्हणत्यात तुझं नाव आणि शाळेचं नाव इंग्लिशमध्ये लिहायलं येतय की नाही. मग तू पास हायस घे, ये बाहेर म्हणत्यात.
ह.
काय नव्हच बाई.
शिवानी फोन केला.
काय म्हटलीस.
प्रतीकक्षा मला मेसेज केलं ती गं.
हां.
उद्या जायचं काय कॉलेजला म्हणून.
हां.
मग त्याच्यावरन आठवले की, शिवानीला कॉल करायचा आहे म्हणून.
हां‌.
मग तिला पहिला सांगितलो हो म्हणून.
हा.
मग शिवानीला कॉल केलो. ती कुठं चाललेली भोजला.
काय करायला?
काय कार्यक्रम आहे म्हणालती बाई.
हा हा.
मग मग तिला सांगितलो असं असं उद्या जायचंय कॉलेजला. मग म्हणतेय की मी तुला कॉल करणारच होतो. तोपर्यंत तू केलीस. अ कितीच्या बसनं जायचं?
हा.
सातच्या बस न जावुया म्हणाल्या.
हा. मग तू काय म्हटलीस?
मग हाच की म्हणणार आता मी मग काय म्हणू?
हह
आता हे दररोज अं
उद्या काय मी येणार नाहीये.
आग
अ नाही येत जरा काम आहे.
काय काम आहे?
काम आहे माझं.
काय खोट बोलु नकोस वैशे.
ए नाही खरंच येणार नाही मी.
वाढदिवस आहे म्हणता ना येईना झालेस का नाही?
तसं काय कुणाचा?
हम्म. तुझं क नाही सगळं येड चाळ मला स सगळं समजत्यात परवापासन हेच चालू आहे तुझं.
काय काय चालू नाही बाळाबाबा माझं.
हम्म सोमवारी का येत नाहीस हे समजलंय मला. दरवर्षीचच आहे तुझं.
नाही तसं नाही नाही माझं खरंच काम आहे ग.
खोटे बोलू नकोसं.
अगं खोटं काय बोलो खरंच तर.
काम आहे सांग की.
बाहेर जाणार आहे जरा गावाला.
आत्ता गावासन आल्या. जाऊन जाऊन कुठं आजांच्याकडे जातेस तू कुठं जात नाहीस मला माहित आहे. उगच नकर करू नकोस गप कॉलेजला यायचं उद्या.
जाणार आहे नाही ग येत.
बोलायचं नाही माझ्याबरोबर परत.
होय. बोलत का नाहीस? काय माहित नाही बाई. हा काय?
कुणीकडे चालयसा म्हणून
हम्म विचार म्हणस की नंतर.
होय म्हणजे तू सांगून ठेव.
होय मी कशाला सांगून ठेवू काय.
मम्मीला श्रद्धा विचारणार आहे.
मी काय सांगत नाही बाई तिला तीच जाऊया म्हटल्या गावाला मला. उद्याच एक दिवस राहा आता काही थरकर सरांचं पण चालू नाहीये. हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा आवाज याय लागलाय काय?
हा यायलाय.
मध्ये कुठे गेलेलाच आवाज.
हम्म.
येईना झालता ग आवाज.
कसलं खोटं बोलतेस वैशे.
अग काय खोटं बोलू? आ? हॅलो!
मग पप्पासनी सांगितलासि उद्या गावाला चाललायसा ते?
सांगितलय की.
हम्म.
त्यांच्यासोबतच जाणार आहे.
खरंच काय?
खरंच की ग. आई पण नाही ग आई पण आज पंढरपूरला जाणार आहे.
हम्म हम्म.
आत्ता जाणार आहे दहा वाजता.
हम्म.
मग श्री पण काय जातोय दिवसभर शाळेला.
हा.
पाचपर्यंत येतो की आम्ही.
हम्म.
बाकी मग अ अर्पिता केलती काय काँल?
नाही.
का?
एक मिनिट थांब अ कॉल आलाय. हॅलो कुठं बाहेर आहे काय काका? अ उद्या उद्या काय गावी जाणार आहे काय तुम्ही? बाकी वैष्णवी मला म्हणत होती की उद्या जाणार आहे गावी म्हणून. आई मला म्हंटली की पप्पांना माहित आहे म्हणून. कॉलेजला ये म्हणताना नाही उद्या गावी जाणार आहे म्हणा लागल्या मला.
हो काका पप्पांना माहितय का म्हणताना हा माहितय की म्हणली खोठं बोलाय लागलं आहे माझ्या समोर फोन वर बोलाय लागल्या.
उद्या उद्या वाढदिवस आहे म्हणताना का नाही कॉलेजला येईना झाल्या बघा. चालते.
ये श्रद्धे ठेव गप. काय तर कारभार करत्या.
कसं गावलीस ह माझ्यासमोर खोटं बोलायचं नसतय वा
अगं खरंच जाणार आहे.
पप्पासनी माहितेय का म्हंटलीस मगं.
अगं माहि तेच्या सोबतच जाणार आहे म्हटलो.
तू आता खोटं बोलू नकोस, ऑलरेडी कॉल रेकॉर्ड झाला इथं. कि तू काय म्हटलीस पप्पांसनी माहिती, हाय काय गं मी म्हटलं. हा माहितेय की, तेच्यासोबतच जाणार आहे असं म्हंटलीस.
हा मग त्यांच्यासोबत जाणार आहे. अजून आता आमचंच ठरले बाळ मम्मी.
पप्पा काय म्हंटलं तुमचं, नाही नाही जाणार नाही आहे कुठं. असं म्हटलं.
त्यांना काय माहितीये घे, आम्ही ठरवले आता जाणार आहे खरं. मम्मी अगं, मम्मी सोबत बोलणार काय?
हं आता मम्मीला सां
अजून मी बाहेरच आहे मी, अजून आत जायला नाही.
संतोष कोरे आलाय, बग फोन आ.. संतोष कोरे.
बोल बोल बघ आलोय आता, देतो बघ तिच्याकडं.
नको नको मला काय देऊ नकोस तू, नाही गं मी काय बोलत.
मम्मी संधे बोलाल्या बोल की, बोला की म्हणा लागली की गं.
खोट खोटं बोला लागल्या कणी ती काकी.
कशाचं.
उद्या गावाला जाणार हायसा होय.
होय गं.
हा का, कसल खोटं बोलतासा तुमच्या हसण्यावरनच कळालं मला.
आगं खरंच.
राहू दे घ्या. काकासनी ऑलरेडी फोन केलता.